बोल की
करालायस
काय नाही बसलोय बे
जेवलीस काय?
होय तु?
जेवलो बघ
हम् हम् मम्मी
मम्मी हे त्या भांडी घसून आल्यायात
होय
हम्म
हम् हम्
मग काय
काय नाही
तुझ भाऊ?
आहे की, गेलाय पुण्याला.
हम्म.
हम्म काय. आता तो फोटोग्राफीचा शिकालाय.
शीक म्हणाव की ते तर.
हम्म. आणी काय मग.
आणि काय नई बग. होय.
हम्म.
मया करायच
काय झालं,